हॅलो.
हां
तिक्विस घे सोडवायला.
हम् जिक ना
सांगाल तेच नाव तू
मगाशी मी सांगल तुर मण, आता ऐकायच आहे.
नाही हे करते वा वाचतूच
वजल.
बर एका फोन
काय म्हणलीस?
झाल्यावर क एक झाल्यावर, झालं फोन आज नको करायला. बस.
हम्म.
कंटाळलेली असतेस तू कायम.
मी काय कंटाळोय मगाशी बोललो नाही.
हा तेच की एका फोन पुरत बोललीस तू. हा.
हम्. अगं तु-
असू दे. संसदेच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक, कोणते कलम आहे?
आलबम बगितलीस भावा तू.
एकशे पाच एकशे आठ, एकशे दहा एकशे बारा.
झालंय काय? हॅलो.
हा.
हॅलो.
हम‌् हम‌्.
काय म्हनलीस तू काय म्हणालतीस.
संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त ब‌्
हुं.
एवढा
हॅलो.
काय आसुधी? पर करू नको.
का?
परत करू नको फोन एवढंच असू दे.
काय करनार?
परत करू नको आ त्यांनी फोन फोन.
नाही म्हंटलस, असंच असणार रे.
ते सांगणार हायीस काय नाही ते क्वेशनच अनसर?
कुठल सांग की प्रश्न?
ऐ. संसदेच्या दोन्ही सभागृहांचा संयुक्त बैठकीच कलम कोणत हाय?
ऑप्शन.
एकशे पाच, एकशे आठ, एकशे दहा, एकशे बारा.
मी केले. करतेच तू. आ अनतन.
सांग की?
एकशे आठ.
हुं.
धन विधेयकाची व्याख्या कोणत्या कलमात हाय?
थांब बाई मीच सांगू तो सोड, तुला बर नाही माझ्या लक्षातच नाही. तुला लय बर नाही माझ्या लक्षात नाही. थांब मी सांगतो.
ह
राष्ट्रीय सांखिकी कार्यालयाने नुक नुकताच प्र काशित केलेला ऊर्जा क्षेत्रातील अहवाल कोणता?
एनर्जी इंडिया दोन हजार सव्वीस, एनर्जी स्टॅटिस्टिक इंडिया दोन हजार सव्वीस पॉवर सेक्टर रिपोर्ट आणि न्युएबल इंडिया. ज्यामध्ये अ. अ एनर्जी स्टॅटिस्टिक इंडिया दोन हजार सव्वीस
ह बर.
अ राष्ट्रीय सांघीक कार्यालयाने नुकताच प्रकाशित केलेल्या ऊर्जा क्षेत्रातील अहवाल कोणतर राष्ट अ एनर्जी स्टॅटिस्टिक इंडिया दोन हजार सव्वीस.
हाय ना?
निवडणूक आयोगाने चाळीसपेक्षा जास्त
आं.
चाळीसपेक्षा जास्त ऍप्स आणि पोर्टल एकत्रित करणारे जगातील सर्वात मोठे व्यासपीठ कोणते? वॉटर पोर्टल एस अ इस या अ सायनेट इलेक्ट्रन कनेक्ट आणि
इलेक्शन कनेक्ट
नाही ई सायनेट
हम्म.
ग्रामीण आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी महाराष्ट्रात न महाराष्ट्र सरकारने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
सात एप्रिल सव्वविंस रोजी कोणते अभियान सुरू केले?
. ग्रामीण सुधाराणयासाठी
किती अन्याय आहे.
हे झालं काय फोन ठेव झाला.
सहा माझं गाव कोरोनामुक्त ग म्हणजे
चार मिन
माझं गाव काय झालं?
काय
माझं गाव कोरना मुक्त गाव हा.
हां.
माझं गाव आरोग्य संपन्न गाव निरोगी शा महाराष्ट्र स्वच्छ गाव सुंदर गाव.
स्वच्छ गाँव सुंदर गाँव.
नाही माझं गाव आरोग्य संपन्न गाव.
हां.
उजराल न्याम काय
उजराल न्याम ओसोर यांची नियुक्तीच कोणत्या देशात पस्तीसव्या पंदव्यापदी नियुक्ती करू झाले आहे.
काय नाव
अ थाईल्या उम्म.
नाव काय त्यांचं?
उचराल न्याम ओसोर
बरं थायलंडच्या.
उम्म थायलंड, म्यानमार, मंगोलिया वेयत मा नाम, मंगोलिया
कत्ता हा.
उम्म आय एन एस आणि स्थाळगिरी हे नियुक्तीच न अ नौदोलात दाखल झालेली. युद्धनौका कोणत्या प्रकल्पा अंतर्गत बनवण्यात आली आहे? प्रोजेक्ट फिफ्टी बी प्र आय एन एस आय एन एस
तेच की आय एन एस पुढं काय
तारागिरी ही नुकतीच नव नवदरात दाख खल झालेली युद्धनौका कोणत्या प्रकल्पाअंतर्गत बनली आहे.
कोणत्या? काय म
प्रोजेक्ट फीफ्टी बी प्रोजेक्ट सेवन्टीन ए प्रोजेक्ट सेवन्टी फाइव आय आणि प्रोजेक्ट ट्वेंटी एट हॅलो
खाणारयेस का नाहीस
अग तुझा आवाज येई ना अन्सर सांग मला माहित नाय त्याज अन्सर
आय एन एस त अ तारागिर ही निलगिरी क्लासची प्रोजेक्ट सेव्हनटी ए अंतर्गत बनलेली स्टेल्फ फ्रीगेट फ्रीगेट आहे.
प्रोजेक्ट सेवनटीन ए हा
हा
पहिल्या खेलो इंडिया ट्रायफल गेम्स दोन हजार सव्वीसचे आयोजन कोठे करण्यात आले होते. हम्म ओडिशा छत्तीस अ छत्तीसगड
रायफनी रायफल रायफलचा
ट्रायफल ट्रायबल
ट्रायबल म्हणजे?
झारखंड, कर्नाटक छत्तीसगड ओरिस ओडिसा
बघ की
हूं
काय माहीत नाय ते सांग
छत्तीसगड म झाले वनवासी खेळाडूंसाठी वनवासी खेळाडूंसाठी
हम्म ते हायच की नी बर झाला दहा मिनटं. दहा मिनिटं झालंत.
हम्म